हो हो आता हा आता लागला.
अम बोला.
हेड रात्री त्या आमच्या गावातल्या संगीता हा गेल फोन लावला होता क नी.
आं.
तर तोच नंबर येऊन राहिला आता सुरू ठेवा म्हणून.
हा काय?
म्हणून म्हणून लागला नाही तो पहिले.
हा. म्हणजे तोच
हा तोच नंबर येत जाय, मला वाटलं हाच लावलेला आहे मी सुरू ठेवा येऊन राहिलं तर.
हा हा हा. तिकून आल्यावर लावलशील ना तुम्ही?
अं नाही दुपारचच लावलेला होता तो.
हां.
दुपारी रेंज नाही राहात ना.
नाही.
काल दुपारी हा काल दुपारी लावला होता आणि मंग ते पण तो कट झाला.
हां.
मंग त्य त्याच्यावर ते सुरू ठेवा आलं मी काही पाहिलं नाही.
हम्म हम्म.
तेव्हापासून आताच लावला काल लावलेच नाही संध्याकाळी फोन. आता तेवीस झाले. तेवीस, तेवीस.
किती झाले तेवीस झा
तेवीस झाले पूर हाव तेवीस झाले.
आता हा मा कॉल झाला तेवीस होती ना. आता मला बाई तेरा होते ना, हि तुमचा कॉल झाल्यावर.
म्हणजे कोणाला लावलेच नाहीत काय?
अगं बाई कोणी ज जू हेच नाहीये सगळे बिझी जात लोको कोण टाईम देते आपल्याला बोलायले.
ह्या आमच्या गावच्या .
त्या कामात जे आमच्या समजा गटाट आहात. नाही तुम्ही सांगितलं तर पुन्हा मागे फोन करीन पण त्यानी. कॉल नाही केला? नाही काल आलता ना. आलता काय? हो आला होता म्हणता हे ब
हाव का शेतात असल्याच्यान लागला नशे हम्म हम्म.
जाऊद्या ट्रू कॉलर वर हाय म्हण ते.
हा ना, हा ना लावून पाहिजे तेले मग.
हम्म एक वेळाच आता. ज जे आमच्या गटातले हात तेचच फोन कोणाचा रिचार्ज नाही तर कोणाला टाईम नाही असंच आहे चालू.
नाही काल मी शीतल गोतमारी लावला होता फोन.
हा गटात आहे ना, ओके.
हा आता मग, ते शि शीतलचा माझ्या याच्यावर लागलाच नाही. तिला आलेला आहे टास्क ते म्हणते काही म्हणते कोणाचा रिकाम पण आलेलं आहे ना तिला पण तिथं केलंच नाहीत.
नाही काय.
त्यामध्ये काय घेतलं. ररिकाम पणच नाही म्हणते म्हटलं बाई तुमच्या गावातलीच तर बाई मस्सोबत बोलते म्हटलं.
हा
तुम्ही तरीे काम पण नाही मग म्हणे आता लावत जाईन म्हणे मी फोन. अता दुपारी रिकमीच असते दुपारी काय काम आहे?
ते तर शेतात जात नाही.
अजे. नाही ना तिच्या ते पहिले विस्याच टास्क केलं ती न.
हा
अन तिले वाटलं आता डबल. तिशाच आलं तर अजून तेच टाइमपास करा म्हणून तिचं जीवा देऊन राहिला आता करणं.
हा मग तेच झालं ते माग्या वेळे ते पैसे बरोबर पडले नाहीत ना म्हणून बाहेची जीवारी उऊड आला ते. आता मार्केडच्या बाहे म्हण तर द पडली आम्हाला पैसे.
नाही मणायच्यात सहा तारखे आठ तारखेला सहाशे रुपये आले.
सहाशेुये आले की तुम्हाल
सहाशे रुपये आ हो हो.
अम आता आमचं काय मिलंबिका आहे.
ते पेमेंटच्या पेमेंटच्यावर क्लिक करत जाय म्हणजे याच असलं तर येऊन जाते मग.
हा.
पेमेंटच्या हेच्यावर पहाचं करून आणि ते सबमिटचं बटन त्या पत राहायचं कॉल केल्या परत.
हा हा
तर माझ्या याच्यात समजा मी काहीच पैसे न ठेवलेय तर तेराशे रुपये जमा झाले आहेत.
हाव काय?
हजार रुपये काढून आणले हा हजार रुपये काढून आणले तीनशे रुपये आहे तदा. हम्म पहिलं टास्क केलं होतं मी विश्याच.
हम्म हम्म
तीन महिन्याच्या अगोदर तर त्याचेच पैसे आले.
हो त्याचेच पैसेे.
या टास्कचे पुढे येतील तीन महिन्याना.
ना खितीन तन तीन महिन्यान.
हम्म डबलच टार्गेट देत. कारण की हे टास्क आता खूप बाया करून राहिला ना.
मग लय करु राहिल्या.
हां. ते पाय ऑडिओ क्लिप पायतात ते पूर्ण कोणाची बरोबर आहे आणि त्याच्यावर बोलायसाठी म्हणतात काही पदार्थाचं काही. अ पर्यटक स्थळाबद्दल असं बोला म्हणतात ते.
हाव काय.
ह मला ते माहितच नव्हत पर्यटन स्थळ नाही त्या दिवशी. च्या आपण लोणच्याच याच बोललो नाही.
तच्याच्या पापच बोललो आपण. पात काही बनवला का त्यातलं?
आं मी काय मी लोणचं केलं, लोणच केलं शेवग्याचे कसे.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
कशे कशे
हे पीठ दळून आणणयाचं याचा तांदुळाचं. आणि ते गोटुन घ्यायचं ते शेगवा टाकायच धुवून ते पानं ते गोटून घ्या असं टाक हा पान टाकायचे जसं हळद ने आपलं मीठ जिरं जसं आपल्याला पाहिजे तसं चवीनुसार ते सर्व टाकायचं आणि ते फिरून घ्यायचं. घट्ट आलं पाहिजे ते असं पाणी ठेवायचं ते.
हाव ना हाव ना आपण ते पा पापड करतो तसं तांदुळाची
हा हा तसच ते लाटून घ्यायचे मस्
हे शेव शेवग्याची पानं मग शिजून नाही घ्यायचे की तसं. पटकन.
खुकयाल तिच्यातच टाकायचे ना मग त्याला रंग येते ना.
हाव फक्त रंगासाठी म्हणून.
हा रंगासाठी म्हणून चवी चव ही मस्त आहे त्याची.
हा तसं ते मोरिंगा पावडर खात मोरिंगा पावडरच्या उपयोगात काय त्यातात ना ते शेवग्याचे पानं.
हाव.
तर ते अ चांगलेच आहे. हाव ना हाव चांगले आहेत ते पाना.
अ टमाटरचे बी पण तसेच आहे.
तर टमारटरच्या बिया काढून घ्यायला लागत असतील ना.
टमाटर चे बिया हो ते त्याची फक्त पेस्टच करा लागत आणि ते पेस्ट तिच्यात टाकून द्याय लागं.
उकडून नाही घ्या लागत.
उकडून नाही घ्याच मिक्सर मधून पेस्ट काढायची त्याची
आणि नाही आपण सॉस करतो तश सारखं नाही करायचं.
माय हा हा तशच झाल.
हाव ना हाव ना.
निची पापड तशेच आहे.
अ आम्ही तांदुळाचे करतो ते. आपले उकडीच्या याचे फुलकार हे ते टाकून.
हा मंग ते टाकतात ना तिच्यात वापरतात हाव.
कि त प्रमाण किती घेता मग एक किलोले फुलखाय.
आता ते काही एक किलो तर कधी केलंच नाही. जसं आपल्याला वाटलं तस एका दोन ग्लास. चप्पा थोडं- थोडं करून पाहिलंलं एक किलोच नाही करून पाहिलं ब कधी.
मग दोन ग्लासाला किती घेतात तुमच्यात. नाही फुल खाचं प्रमाण नाही सांगितलं.
नाही ते म्हण तुमच्या समज तुम्हाला किती, करायचं आहे ते आम्हाला माहिती आहे का.
कधी बाई सम एक किलोचा किलोचां . सीड कम पाहिले तुम्ही तुमच्या नुसार तुमच्या चौकशी पाहिजे किती पाहिजेल तुमच्या
हो फारच प्रमाण जास्त जास्त झालं कि लालही होतं, असतील ना ते.
. प्रसग टाकेन मग आम् पहिले, आला सुतना ते मग जास्त झालं त्याचं प्रमाण ये.
ह हम्म. हा ना आम्ही त्याच्यासाठी जास्त, वापरतच नाही फुल हा ना हा ना. चालते ना, काल मी मिरचीच आणि कैरीचं लोणचं केलं होत. नाही ना ते, सांगतच नाही प्रमाणे. हा कैरी.
प्रमाण सांगितलंच नाही तिनं, कोणी या तुमचे मिरचीच केलंत.
हा ना, ह हा कैरीन मिरची एकत्र.
आणि प्रत्येक,
ते पावडर असते ना. मी म्हणते पावडर वापर लागते, हा लिह सगळं. त्यात तेच आहे, लोण त्याची पद्धत त्याची हांव.
हाव काय आपलं निंबुनी टाकत.
लिंबू टाकतात. त्या मॅडम टाकली होती की, लिंबू टाकली होती तीळ टाकलं होतं. आणि टमाटरचे लोणचेल तसंच.
हो काय.
टमाटरचं लोणचं लय खास होते. तिच्यात गुळ्याच वापर करायला लागलं. ते टमाटर ना पहिले जसं, आपण उकडून असं. भाजी करतो आपण चटणी, तशी ती तेलात. पुद्याचे नंतर तिच्यात गुळ टाकायचा पूर्ण ते. उद्याच जसं ते वर तेल आलं पाहिजे त्याचं, मग तिच बीट. चवी नुसार टाका आपून, झालं लोणचं आठ दिवसासाठी.
अ दिवस आपल्या सॉस सारखं.
लेकराला पोळीवर लावून खायसाठी.
हा ना चांगला आहे ना.
चांगलय लै मस्त आहे, चिककीची पद्धत ही मस्त होती. किती द्यायचे.
होन ना, काही क काही. काही हेच्यात काय करतात, अर्धे अर्धे टमाटर चिरतात.
हां..
अ अर्धे टमाटे ते तेलावर होऊ देतात, समजा वरचा तो. प पापुद्रा येते ना, तो काढून टाकतात.
नाही असं नव्हत केलं.
नाही काय.
नाही.
हे फक्त भाजी करायची लगे, त्याच्यात गुंड
हांव गुळ टाकायचं आणि ते उद्याच ते ते.
पाण्याचे प्रमाण नसल्याच्यान टिकते ती जास्त दिवस.
हो पाणी टाकच नाही लागत ना, तिच्यात पाण्याच काही हेच नाहीये तिच्या.
आपण आठ दिवसासाठी समजा, किती दहा टमाटर. किती टमाटरच पाहिजे, तस बनवा लेकरान साठी.
ह ना बरोबर आहे चालते ना, लेकर आ खातातही सॉस सारखं.
हा हा गुडाचं प्रमाण आपण शिल्लक काही वापरू शकतो तिच्या. लेकरा समजा जास्तच गोड लागत अशी ना.
हा. चल ठीक आहे अकरा मिनिट होऊन राहिले हा लावीन मग संध्याकाळी. हा संध्याकाळी करते.
हो. हो. अं.